हॅलो
हां बोला एकच मिनटं हे- हे ते ना हां बोला काय
हा बोला काय म्हणता काय, झाडं लावण्याची आवड
हो आवडत माझ्याकड काय अशी. मग शेती म्हटल्यावर झाड
हो का या वर्षी नवीन काय लावलंय का?
हा नवीन हो असं चालूच असतं थोडंफार आंब्याचे व आंब्याचे वगैरे असं.
हा -हा- हा- हा -हा.
आणि मग आमच्याकडे काय आहे सध्या? शेतात ते कोबी आ भुई पाणी देता का? नाही. आम्ही पहिल्यांदा लावली नाही तर आमचं असतं कांदे, मका, अ सोयाबीन. हा- हा. हेच जास्त असतं पण हे पहिल्यांदा लावलं आता कोबी म्हणजे असं नाही तर भाजीपाला नसतो शक्यतो.
हो -हो -हो -हो -हो.
कारण शेती करायला एवढं कोणी नाही त्यानंतर ते हिरवी मिरची, हिरवी मिर्ची पण लावलेलीये. होता आजच नेली विकायला. मार्केट केलं पाहिजे हो-हो भाजीपालाचे ते पण अस शेतकऱ्याला तितकासा अस की असा भाव भेटत नाही कधी तरी, नाही -नाही. एखाद्या पिकाला भाव येणार तर तुमचा -तुम्हाला काहीतरी पैसे झाल्यासारखं वाट
हो -हो तो तर खूप प्रॉब्लेम आहे, निसर्ग पण नाही साथ देत. वेळेवर पाऊस पडत नाही, पडला पाऊस तर मालाला भाव नसतो.
शारीरिक कष्ट आणि खूपये शेती म्हटलं की मग,
कष्ट खूप आहेत -कष्ट खूप आहेत, शेतकऱ्यांना ना म्हणजे जेवढे कष्ट पडतो ना तेवढं रिटर्न नाहीये.
त्याच मिळत, भेट -भेटत नाही मग ते कष्ट
ते कुणाला भेटत सांगू तुम्हाला, ते व्यापा -मधले लोक आहेत व्यापाऱ्यांना भेटत. आज आमच्याकडे कांदा आम्ही चाळीस रुपये किलो घेतो. आणि ऑलरेडी माझी बहीण बोलली आम्ही प
मी पण म सातशे रुपये किलो झाल म्हणजे, म्हणजे पंधरा रुपये किलोनी विकला हो. आम्ही आता- माझ्या मम्मीने त्यांनी पण घेतला. पण ते काम शेतकरी नाही करू शकत. कारण त पिकवून प्लस विकायला कुठे नेणार.
हा
त्याच्याकडे तितका वेळ नसतो त्यामुळं त्याला मधीच विकावा लागतो तो.
हो बरोबर आहे आणि ठेवायला पण काही नाहीये ना. आणि आता पुन्हा भाव वाढलेत, जास्ती तर पण तू एवढा माल ठेवणार कुठे? अरे ते जड कि तो सडतो लगेच किती प्रॉब्लेम.
लगेच खराब होतो, आता मम्मीने ठेवलेले होते. हा तर विकले त्यांनी दोन -तीन दिवस झाले तेवीसशे रुपयांनी. हा ठीक आहे ब अस हा तरी त्यांच्यासाठी. त्यांच्यासाठी तेवढं खूप ये.
खूप हो -हो तेवीसशे रुपये म्हणजे खूप आहे म्हणजे तुमची चार महिने जमीन अडकली पाणी दिलेय त्याला. खत दिले, बी दिले स्वतःचे कष्ट -शेतकरी तर कष्ट हे मोजतच नाही कधी स्वतःचे.
ते मोत्याचं काही हिशोभ
मोलच नाहीये तेच ना पण एठलीस्त तर बाकी तरी त्या कष्टात
काष्टा चा फळ एवढं ते तरी समाधान भेटलं पाहिजे तेच आहे ना
ह् नाही पण मालाला भाव हवाच जस विचार केला सरासरी सगळी महागाईच्या शेतकऱ्याला खूप कमी खूप कमी मुलानी घेतात त्याचा माल सगळे
आणि काय नाही दोन दिवस करणार आंदोलन परत विसरणार कोण लक्ष आता तेलाचे एवढे भाव वाढलेली पण सोयाबीनची भाव एकदम कमी
एकदा हो आणि तेल किती तेल एकशे पंच्याहत्तर एकशे पंच्याऐंशी रुपये किलो झाले
तिथं खू तिथे भाऊ वाढूत्या पण तेच भाऊ ते इकडे नाही वाढवणार
हो ना बघा ना तेच ती चूकच आहे ऑलरेडी त्यांनी नाही पिकवलं तर कोणी खाणारच नाही पण त्याला व्हॅल्यू स् नाही
सगळ्यांना माहिती भेटणार आहे कारण त्याला पण विकायची गरज आहे समोरच्याला पण घ्यायची गरज आहे
गरज आहे पण ते मी मण त्याला विकण्यापेक्षा समोरच्याला घ्यायची जास्ती गरज आहे पैसा असून पण ती गोष्ट भेटलीच नाही तर काय करणार आहात तुम्ही
काय करणारे
हो शेतकऱ्याच कसही जीवन त्याच चालू शकतं जे त्याच्या जवळ आहे ते त्याच्या काय जास्त इच्छा किंवा जास्त फॅसिलिटीज नाहीच त्या जेवढं कमवतो तो आरामात खाऊ शकतो आणि राहू शकतो व्यवस्थित पण बाकीच्यांचं काय
तो विचार कोणी नाही करत
खूप गहन प्रश्न आहे खरं शेतकऱ्यांचा
आणि इर टाकला ना तर एवढ्या औषध लागतात शेतीच्या मालाला की बिना औषधांच काहीच येऊ शकत खूप औषात म्हणजे खर्च ना खर्च खूप झाले
खर्च खूप झाले हो पहिले कशी शेती अ म्हणज फक्त शेण खतावर शेती चालत होती बरं एवढ कीड वगैरे नव्हती हल्ली कीड वगैरे एवढ प्रमाणात झा ली कारी आपण बोलू पण शकत नाहीत यात केळी वगैरेवढ तरी झाल्या त्या माणसांनाही त्याचा त्रास होतो चावलं बिवलं तर एवढं डेंजर झालेत त्या
आता हे कोबी पण्ना तीन चार दिवस झाले ना त्याला लगेच औषध लागत
हो ना
म्हणे त खाणं पण काय म्हणतो आपण एवढं आरोग्य चांग
चांगलंच नाही बरोबर बरोबर आता तुम्ही विचार करा किती कमी वयात लोकांना अटॅक येतात. छोट्या छोट्या मुलांची लिव्हर जात आहेत. किडण्या म्हणजे हे काही व्यसन नाही करत पण हे खाण्यातन तुमच्या सगळं होतंयं. पोटात हो मग आज लिव्हरला प्रत्येकाच्या सूज आहे.
हे गोष्टी कधी ना म्हणजे थांबू शकतात. जेव्हा प्रत्येक जण विचार करल पण हे कोणी नाही तेवढ्या पुुरतं बोलतं असं.
हो मग खूप सगळं आहे कठीण आहे.
कठीण आहे.
सगळं हानिकारक आणि मग त्याने आयुष्य पण कमी निघालेत. कमी ना आजच्या माणसांना. पहिल्या लोकांना बघा आयुष्य किती होत आणि ते पण निरोगी.
हो आता ते बघा मेघा मांजरेकर.
अ हा ह.
त्यांना पण कॅन्सर झाला.
हो का. बाबरे बघा.
पण आहे ना, मी आजच त्यांची छोटस शॉट बघितला.
अ हां हां.
त त्या म्हणे की त्यांच काही नाही त्यांना असं का पॅकेजिंग फूड वगैरे, काही नाही आवड का.
हा हा हा.
साधं आपलं भाजी, पोळी पण त्यांना ते जेनेटिक होत. जेनेटिक तर तिथं त्या मुले कि कायं ऑप्शन नाही ना त्यांच्या आईला झालेला होता.
हम्म जेनेली म्हणतात ते वो काय म्हणतात ना, ते अनुवांशिक म्हणलं त येऊ शक तो तसा काही हेच नाही.
त्यांचं असं म्हण की तिथं आपण काहीच नाही करू शकत मला हे सगळ्या आता लोकं म्हण तानी की खाण्याने होतो असं होत. तो त्यांस की म्हणजे माझी लाईफ स्टाईल तशी नाही पण मला झालं मला फ साधं भाजीपोळी आवड ते.
हो हो हो हो हो.
जेनेटिक असल्यामुळे जे आहे त्यात पण ऍक्सेप्ट करून पुढे चालणे याला काही ऑप्शनच
हो ऑप्शनच नाही बरोबर आहे त्याला काही बदलच नाही करू शकत अनुवंशी ते येणारच.
हम्म हम्म किती तुम्ही टाळलं किंवा लाईफस्टाईल चेंज केली तरं ती येणारच. ते शेवटी काय म्हणू शकतो ना, मला असं वाटतं की ते नशिबाचे भाग झाले. ते हो ना. काय कर काय म्हणजे आता जरं फॉलो करून पण तुम्हाला येतय म्हटल्यावर काय आता.
हम्म नाही ना काही काही गोष गोष्टी असतांत त्यां तुमच्या त्यां माग अशा कांहीं गोष्टीं आहेंत म्हणजे सायन्स पणं सांगतं त्यां अनुवंशीक ते येतांत म्हणजे येतांतच हम्मं ते टाळू शकतं नाहीं तुम्हीं आणि एखाद्याला आसं चे होत त्यांच्या हिस्टरी मध्ये नसतांना
त्याला ही होत हो तेच ना.
अम्म याच्या म्हणजे दोन्ही पण बाजू हेत समजा. तुमच्याकड नसेल तरी होतो आणि एखाद्याला असताना होतो.
आता तुम्हाला सांगते तेवढच नाही आओ हेकंपनी वगैरे, मध्ये लोक काम करतात काहीवीश विशिष्ट कंपनीमध्ये. तरं त्यां आता गोळ्या औषधांचे कंपनी वगैरे, ईथ हे इकडं ही आहेत. तिथला जो ऑक्सिजनी पणं लोकांनां दम्याचे आजार आणि कॅन्सर सारखें झालेत अहो डायरेक्ट
जीवनं शैली हीचं खूप खराब झालेली आहे.
तुम्हांला सांगते म्हणजे मी तुम्हांला सांगते माझ्यां हिस्ट्रीतले एक दोन लोकं अशे हेत का जिथे कामांला जातांत हे. तिथल्यां त्यां प्रो पोल्युषनी डायरेक्टं कॅन्सर झालेत.
बापरे.
कायं सांगाल तुम्हीं म्हणजे काम तरं जगण्यांसांठी करणं गरजेचंच हे.
पणं इथं जीवनचं
एवढी किंमत मोजावी लागते म्हणजे किती कठीण ये?
ते काम असं नाही, वाटतं तुम्हांला ते आपलं
हं हे नॅचरल शेती गावाकडचं ऑक्सिजन आणि ते सगळं नॅचरली चांगलं अह ह ह पण ते कोणालां करायचं नाहीये ते कष्टं वाटतं.
म म्हणून मला जास्तं असं गावांकडे आवडते की, इथं म्हणजे जे शहरांत आहे ना
हम्म!
तरं काही अर्थ नाही त्याला, फक्तं ते असंच आपल्याला वाटते. हाय लाईफ स्टाईल झालेली.
फक्त ते
हो हम्म! तर ते लाईफ स्टाईल ऍक्च्युली हाय नाही झालेली.
हा.
ते अह ह ती लो होतं चालले ते.
लो होतं चालली, फक्तं ते दिसां- दिखाऊ पणा म्हणतात ते पणं ते तसं तसं नाही एक्चुली. आणि हे बघ खेडेगावात आणि सिटीत मध्ये ते खेडे गावातील लोकांना लाईफस्टाईल जास्ती ये. सिटीतल्या लोकांपेक्षा आजार पण कमी ये.
त्यांच पण खाणं बऱ्यापैकी आता आपण म्हणू, आता समजा आमचं शेत आहे, तर आम्ही पण खाणारचं.
हो हो हो हो पणं ते हवा शुद्ध आहे. बाकी खाण्याच्या, वेळा उठण्याच्या वेळा, झोपण्याच्या वेळा बाकी ही लाईफ स्टाईल ही खूप मॅटर करते. ते तुमच्यां गोष्टींवर इकडं ते उशिरां खाणं म्हणजे, ते हे झालंय बाहेर म्हणजे, जंफफूड खाणं एक ते गं. भाग पडलांय म्हणजे, हे चुकीच्या गोष्टी होत आहे.
आणि तिथे तुम्ही राहिल्या, म्हणजे तुम्हाला तसं जगावं वाटतयं.
जगावं म्हणजे समोरच्याला बघून, ते हे झालेत त्या म्हणजे काय म्हणतात?
त ते गं.
अरे! आपण हे करायलाच पाहिजे, त्या कल्चरमध्ये येत ते, कमी पणा वाटतो ना हे केलं म्हणजे, तुम्ही साधी गरीब आहेत, का काय? हा अह ह अह
आणि आता समजा पिझ्झा खाणं म्हणजे, ते पिझ्झा काही नाही खूप का म खूप नाही खाल्ला म्हणजे, तुम्ही काहीच नाही असं.
हा काहीच नाही, आणि सगळ्या एकही गोष्ट त्या शरीराला हितकारक नाही.
हो, एक पण हो आता पिझ्झा म्हटलं, की सगळा आला मैदा.
मैदा हो, आणि ते पण एवढी जाड असती ना चावून चावून ती चिज आणि पिझ्झा जेव्हा तू गिळते, तेव्हाही त्रास होतो त्याचा घशायाला गिळतच नाही ते ते
पूर्ण मैदा म्हणजे, त्यांचा एक टक्का ही शरीराला उपयोग नाही.
पोटात जाऊन काय, ते डायजेस्ट होणार आहे.
होत पण नाही, डायजेस्ट पण होत नाही.
म
पण, हे विचार कोणी नाही करत.
कुणी नाही, खातो बरोबर आहे चालेल. स्वाती झाले दहा मिनिट थँक्यू आता, आपण झाले दोन- दोन कॉल उद्या
उद्या करू किंवा संध्याकाळी वेळ भेटला, तर मेसेज कर ओके! अ नाही माझं एक बाकी राहिलंय.
हा हा हा हा चालेल तो करतेस, का मला हा आहे ना मला
बरं मग एक करून घेते तोपर्यंत, मी करता करता काम पण आवरते. ठीक आहे मग चालेल बाय बाय बाय.